हॅलो
हॅलो
हा काय करताय
काय नाही काय म्हणताय नमस्कार म्हटलं
नमस्कार
हॅलो
हॅलो नमस्का
काय मग कसं काय चाललंय? काय मग कसं काय चालू आहे? भरपूर दिवसांनी काम अ को फोन लावायचं झालंय.
होय, थोडं बिझी असतोय. काय मग तुमचं कसं काय चालू आहे?
माझा आहे व्यवस्थीत चालू. तुमचं लातूर काय म्हणतंय मग?
लातूर मध्ये हाय बरं, पाऊस नाय काय नाय.
का वाळवंट
हॅलो. होय, पाऊस नाही पडला लातूर मधी.
अजून नाही. आमच्या इकडे कोल
हा बोला.
काय पाऊस नाही अजून वगैरे काही नाही.
नाही पडला अजून काय पाऊस.
काय आई वडील पण कशी आहेत?
बरे आहेत. तुमच्या आई वडील तेन कसे आहेत?
ते खूप छान आहेत. भरपूर दिवसांनी
अच्छा.
मित्राची आठवन आली तुम्हाला.
होय. काय चाललंय मग?
काय नाही काम चालू आहे. कामावर सका अरे यार! संध्याकाळी यार काम चालू आहे सं
हम.
हा.
कुठे फिराय वगैरे जाताय का नाय?
नाही ना, त्याच विषयावर बोलण्यासाठी मी तुम्हाला फोन केलाय.
हा हा.
हा. तुमच्या लातूरमध्ये जरासं आम्हाला चांगल्या चांगल्या ठिकाणी विविध ठिकाणी फिरवा असं. जरा थोडं फिरायला येणार होतो तुमच्याकडं.
हा हा फिरूया की. तरी कोल्हापूर एवढ्या जास्त चांगल्या जागा नाहीय तिकडं फिरायला.
तरी पण तुमंच लातुर थोडं स्पेशल हाय, थोड वेगवेगळ्या ठिकाण पण आहेत असं ऐकलं मी.
होय होय आहेत भरपूर, पण जाऊया की टाइम भेटल्यानंतर. हम्म मंदिर आहेत भरपूर.
तरी लातूरमध्ये असं स्पेशल काय आहे पाहण्यासाठी?
लातूर मधलं स्पेशल, अ बालाजी मंदिर आहे तिथं एक जवळपास.
हो.
हम्म पार्क हाय.
हो.
अजून तिथेच जवळ थोड्याश्या अंतरावर मंदिर आहे तुळजापूर मधलं. तुळजापूर पाहिले का तुम्ही?
हो नाही नाही पहायचंय. तुळजापूर म्हणजे आई भवानीचं मंदिर ना.
हा.
हा.
ते हा ते पण तिथं जवळपासच हाय.
हो हो.
हम् तुमच्या इकडे काय काय आहे पाहण्यासारखं?
नाही नाही तस बघायच नुसार भरपूर आहे कारण. निसर्गमय वातावरण सोबत महाराजांचे गड किल्ले. सोबतच जे सह्याद्रीची किनारी पट्टी तेही हाय. म्हणजे असं परिपूर्ण संपूर्ण असं निसर्गरम्य असलेलं आमचं कोल्हापूर शहर आहे. म्हणजे पकडा कि तुम्हाला जर किल्ले पहायचे असतील तर किल्लेही आपल्याकडे भरपूर आहेत. आपल्याकडे पावनपखिंड आहे. परत पन्हाळा आहे परत
होय.
बरेचचे असे किल्ले आहेत. परंतु तर तुम्ही विशिष्ट जर कोल्हापूरच्या आत आला तर तुम्हाला पहिल्यांदा दर्शन देऊळ आहे आई अंबाबाईचं त्यानंतर थोड्या. जरावर डोंगराच्या भागाकडे गेलं तर तुम्हाला दर्शन होईल ज्योतिबा देवाचं. म्हणजे असं निसर्गमय पूर्ण निसर्गानने वेढलेलं शहर म्हणजे कोल्हापूर असं आम्ही मानलं जात.
हा हा कोल्हापूर बद्दल भरपूर ऐकलंय पण अजून काही आली नाही बघितलं नाही मी पण.
तुम्ही या एखाद सुट्टीला ट्रिपला आईवडलां वगैरे घेऊन आम्ही आहे फिरवतो तुम्हाला. आता. कोल्हापुरांचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती अ राजश्री शाहू महाराज. शाहू महारांची नगरी म्हणजे कोल्हापुर आता पूर्ण पणे कोल्हापुराचा विकास म्हणा किंवा कोल्हापुराची ती अ बांधणी आहे पुराने ती अ राजेश्री शाहू महाराजांनी केली. तर मग सगळे जुने धुणे असे बरेचसे. ठिकाण आहे ते शाहू महाराजांनी बनवलेले आहेत अ उदारनाथ यात न्यू पॅलेस झाला. परत. राजवाड आहे त्यांचा परत थोडस पुढं आल्यानंतर न आपल्याला रंकाळा भेटतोय रंकाळा तलाव म्हणून आहे तर रंकाळा
कपल साठी ती स्पेशल आहे भारी आहे ना ती.
हो हो खूप खूप छान आहे म्हणजे रंकाळा तलावर तुम्ही जर दुपारच चार पाच वाजता जर गेला तर तुम्हाला दहा पर्यंत तिथं बसाव म्हणजे असं तिथून जावं असं वाटणारच नाही म्हणजे असं एकदम खूप छान आहे.
होय मी ऐकलय त्याच्याबद्दल माझ्या मैत्रिणीकडून भारी आहे म्हण.
हो हो आणि आता तर काय झालेय तिथं जे आपलं हे होते ना अ आपलं पाण्यातून असं फिचकार वगैरे कारंजा वगैरे होतात. ते सुद्धा ते सुद्धा आता बसवत आहे म्हण जेणेकरून त्या तलावामधील सुंदरता अजूनही देखील वाढेल असे. हा त्यामुळे आता तर खूप छान आहे बघायला.
ह ह तिथे कनेरी मठ कुठे आहे?
कनेरीमठ बघा कोल्हापूरपसून थोड्या जरा जास्त अंतरावर आहे कारण कनेरीमठ च अंतर थोडं जास्त आहे परंतु कनेरीमठ पण बघायला खूप छान आहे.
होय तुम्ही पाहिलय?
हो मी पाहिलंय मी एकदा गेलेलो माझ्या परिवारासोबत, खूप छान आहे म्हण जे सुंदर अशा कलाकृत्या, किंवा सुंदर अशी झाडे, किंवा झाडांपोसून बनवलेलं सुंदर सुंदर असं अ, हे वेगवेगळे आपलं छाया काय म्हणतात आपण मूर्तीदार असं, असं म्हणजे बरंच काय काय असं झाडापसून बनवलेला आहे तिथं. अ वैद्यकीय झाडांच संग्रहालय सुद्धा आहे, किंवा
होय.
आपल्या जे जुन्या काळातील वैद्यकीय उपचार होत होतीत तर त्या - त्यांनी काय केल्यात, ते त्या मूर्त्यांपासून त्यांनी दाखवलं गेलेलं आहे. की आपलं पहिलेच वैदोउपचार कसं होतं ऋषीमुनी कसं या मानवी शरीरा सोबत ये तेन करत होतीत सर्जरी वगैरे पहिला, असं सगळं पाक तिथ ते दाखवलं गेलं आहे, परत तिथं अजून जरासं पुढं आलं की जेवणही तिथल खूप छान असतं तसं.
हम् हम.
जेवण हि तिथं जेवणाची सोय आहे, खरं तर कोल्हापूरच स्पेशल मठ्ठा वगैरे हे तेन हे पण सर्व उपलब्धीत आहे तिथ सोडा.
हां म्हणजे तिथं गेल्यानंतर काहीतरी शिकायला भेटत असं आहे ना.
नाही नाही तिथं तसं नाही ओ अ तिथं गेल्यानंतर म्हणजे काय तर अनुभवायला मिळतंय. काय तर, असं म्हणजे जुनं पहायला मिळत. परत काय तरी आता तिथं अजूनही नवीन स - संवर्धन चालू आहे. ते पण खूप छान आहे म्हणजे मूर त्यांनपासून बरेचशा अशा कलाकृत्या बनवल्या जेणेकरून आपल्याला रामायन मधील कथा वगैरे तिथं संबोधले आहे ते कलाकृतीना संबोधून.
हा हा.
हो हो, असं बरच काय आहे.
हम्म यायला लागतंय तुमच्या कोल्हापूरला भारी हाय तिथ सगळं.
हो हो यायला तर लागतयच सोडा, कारण कोल्हापूर आहेच असं.
हम्म.
आज कोल्हापुरातून आता, अम छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरीमध्ये एक धरण बांधलेला आहे. म्हणजे त्यांच्या टायमाला ते धरण, अशा प्रकारे बांधलेलं आहे की ते अजूनही मतब नीट नेटकं चांगलं अतिशय मस्त आहे.
हम्म हम्म.
हा म्हणजे धरण अगदी तर धरण तर भरपूर मोठा आहे सोडा. तिथं गेलं की मस्त वाटतय तिथं पण राधानगरीत जरी तुम्ही गेला तर तिथं अभयारण्य आहे, तिथं सुद्धा, भरपूर असं जंगल आहे. परत पा पहायला पण तिथं पण भरपूर आहे.
हम्म पावसाळ्यात गेल्यानंतर भारी वाटत असल?
हो हो पावसाळ्यात गेला सुद्धा खूप छान वाटतय कारण पावसाळ्यात हिरवळपणा जास्त त उमलतोय ना त्यामुळे पावसाळ्यात जे जंगलमध्ये किंवा झाडाझूडपामध्ये म्हणजे हिरवळपणा जास असा उम
हम्म ह
हा त्यामुळे या तुम्ही फॅमिली सोबत आपण आहे आपण जाऊ- सगळीकडे आपण फिरू, पाहू
चालतंय चालतंय.
हो हो.
हा येणार
त्यांच्याकडे तर कोल्हापुरी चप्पल तर फेमसच हाय. तर कोल्हापूर चप्पल मध्ये पण बरचस म्हणजे असं - छान छान असं व्हरायटी आहेत. लेडीज मध्ये पकडा अ तस अ कोल्हा पुरे आपल्या पूर्ण कोल्हापुरात कोठेही भेटेत परंतु कु सुप्रसिद्ध हे कोल्हापूरमध्येच भेटणार म्हणजे कोल्हापूर म हम्म तिथंही दुकान आहेत. अजून थोड्या थोड्या वेगवेगळ्या ठिकाणी पण दुकान आहेत. पण स्पेशली जर तुम्ही सुभाषनगर वगैरे या एलेकात गेला. तर मग तुम्हाला इथे करून ही तिथल्या तिथं भेटेल एकदम उच्च चांगल्या क्वालिटीच प्रकारे ज्युती म्हणा लेडीजच कोणतही कोल्हापुरी चमड्यापासून बनवल्या जातात किंवा पुरुष च चांगले कोल्हापुरी चप्पल सगळे भाग भेटून जाते. फक्त कोल्हापुरी चपला च असं वैशिष्ट्य आहे. कि ते पावसात घालून चालत नाही.
हा हा
कारण का माहित आहे पावसाळ्यात त्याला बुरशी लागत्या. मग बुरशी लागल्यामुळे ते चप्पल खराब होत. त्यामुळे ते पाऊस साळ्यात वगैरे जास्त काय घालून चालत नाही. आ उन्हाळ्यांत त्याची स्पेशा असे आहे की उन्हाळ्यात पायाला पायाच्या तळव्याला- थंड थंड असा गरवा अस पोचवते अंगातील पूर्ण अशी- उष्णता अस शोषुण
हम्म
हा असं काय वैषीष्ट काय
हा ह मी पण आलेली एकदा आलेली तेव्हा- पण मी लय लहान होते आई बाबासोबत आले होते.
हो हो
हा आता परत एकदा येईल.
बर बर चालेल या या कधी पण तुम्ही याेत ना. तेव्हा तुमचे कोल्हापूर मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर थोड्या वेळने करूया आपण परत परत-
हा चालतंय हो हो